हा काय विषय चालू होता मागेचा?
हो ना.
हम्म इकडे भरपूर वेगळ्या पण भाज्या असत्यात. तसं मुंबई आणि मुंबई पुण्या साइडला जास्त महाग असतात. पाहिजे तस इकडे एवढं
महाग असतात हो. तुमच्याकडे वीस रुपये मिळत असेल ना मॅडम तर इकडे चाळीस पन्नास रुप ते अशी पेंडी असते मग ते परवडत नाई ओ. पण तरी मधून मधून आणावंच लागतं ऑप्शन नसतं.
ऑप्शन नसतो आता कारण की मला माहितीये कारण की डिलिव्हीच्या टायमाला तिथे अस होते ना तर ते म्हणतात ना डिलिव्हरी झाल्यानंतर मेथीची भाजी जास्त खावी म्हणून हा मग माझ्या हों हों मग माझ्या म पप्पांनी मला वाटतेंय त्यावेेळेला पन्नास का साठ रुपयाला एक पेंडी घेऊन आलती.
पन्नास रुपये आसतेच आता पण पन्नासच चालूयं मॅडम पावसाळ्याच्या खराब होतात ना मग भाज्या पावसाळ्याच्या महाग असतात जरा त
हां हां काल बाजारला गेलेते तर पंचवीस रुप
तुम्ही रेंजमध्ये या ना रेंज कट होतेयं.
वाटतंय वाफ खालीवर वाहलागलेय.
हां हां हां कदाचित हूं
तुम्ही घरी
म्हणजे आता सध्या तर डायरेक्ट साठ रुपये पण आणि सत्तर पण आहेत काही काही मेथी ती चांगली मोठी जुडी अशी सत्तर शेतकरी मंत त्यात की नाही आमचा माल खराब होतो मग आम्हाला जास्त प्राईज नी विकावाच लागतो जो आहे तो.
होय आमचा इथे पावसाळा
अन् सारखा पाऊस हां
आमच्या इथे पावसाळा आला की भाज्या स्वस्त होतात एक एकदा.
हों का! आमच्याकडे महाग होतात. आता हिवडा लागील ना मॅडम तशा भाज्या स्वस्त होतील.
हां आमच्यात कसं असतंय आता काल बाजार होता इथं कस विकली ए त गावाचा बाजार असतो आठवड्यातून एकदा मग इथे आता कालचा आमचा बाजार होता समजा आता बाजार सुरु झाल्या झाल्या गेले ना कि मग काय तीस, चाळीस तीस, चाळीस दर असतात पण बाजार संपताना गेला नां कि मग तुम्ही दहाला जरी मागितला तरी ते दहाला जरी द्यायला तयार असतात कारण की त्यांना संपवायच असतो माल हां खपवायच असतोय. पण ते सुरुवातीलाच एवढं महाग लावतात की आता मी काल जाताना सगळं महाग होत पूर्ण गेले तर मी ति ते पंचवीस रुपये अर्धा किलो नाही पंचवीस रुपये पावशर भेंडी घेतली आणि येताना मी बघितलं एकदम छान भेंडी एकदम फ्रेश भेंडी त्याने अशे ढीग लावून ठेवलेले, मला वाटतंय एक अर्धा किलो तर ते ढीग असेल. तेवढं दहा रुपयाला म्हटले त्यांनी घ्या म्हंटले दहा रुपयला
हों ते सेमच असतो मॅडम माल त्यांना विकून जायचं असत ना काही काही लोक दुस ज्या गावावरून येतात आणि दूरून आले ना मग ते काय म्हणतात जाऊ ते बाबा थोडे कमी तर कमी. पण आपण देऊन जाऊ इथच असं परत कुठे नेणार एवढं ओझ ते खराबही होतेय. हां मग ते काय होतं मी पण गावाकडच्या बाजार वगैरे असले ना आमच्याकडे सेम तसंच असत मी काय करते जेव्हाही गेली तेव्हा तिकडून भाज्या वगैरे आ ते ना फ्रेश असतात म्हणून येताना म्हणजे असं एक पिशवी भाज्यांची असतेच माझी. नंतर आई वगैरे पण घेऊन ठेवते असं तर मग आम्ही काय करतो बाजार संपण्याच्या थोडस आधी जायच अर्धा तास आधी मग तेव्हा ते सुरुवात होऊन गेले असते, कमी द्यायला म्हणजे आपल्या चांगल वगैरे पण निवडता येत आणि स्वस्तातही मिडत जास्त महाग नसत. मग आम्ही तशाच पशव्या पिशव्या भरून आणतो मग आईला अर्ध मला अर्ध अस दादा कडून मग मी येते इकडे असं
हा हा हा
आमच्या तिकडे जडगावकडे वांगीगैे पण छान मिळात ना जळगाव धुळे तिकडे मोठी मोठी भरताची वांगी असत जळगाव च भरीत फेमस आहे ना
हा हो हो
हा तर मग ती वांगी वगैेरे आता सीझन येईल बस एक दोन महिन्यानंतर या सप्टेंबर पासून सुरू होऊ जात
हो हो हो
चालूच असतात ते आणि हिरवी वांगी ना लवकर शिजतात मॅडम मी इकडे आले ना पुण्यात तर ते ग्रीन कलर कोणते वॉयलेट कलरचे वांगी असतात ना इकडे जांभळ्या कलरची शिजायला सुद्धा डबल टाइम घेतात आपली हिरवी वांगी लगेच पाच दहा मिनिटात शिजतात ना भाजी पाच दहा मिनिटातच होती हार्डली इकडे ती वांगी अर्धा तास शिजवावी लागतात तिचं सालतह जाड असती आपल्याकडचं कसं बारीक असत
बारीक असतं हो
आणि खायला पण ते चविष्ट नाही लागत त्याच्यात बिया जास्त असतात हिरव्या वांग्यात बिया नसतात आणि ते कोवळी पण असतात तशी इकडची कोवळी नसतात की अशी मठ वांगी म्हणतो ना आपण झालेली अशी बियांवाले तशा टाईप मिळतात जरा मग ते निवडून निवडून कोवडी करायची कशी करायच आता कस काय करणार इकडे हिरवी मिळतच नाही मग आणायचं कधीतरी जास्त खातच नाही म्हणून मग की वांगी वगैरे
हा हा हा हा इथं वांगी चांगले आहेत आमच्यात वांगी खाऊन खाऊन कंटाळा येऊन जातो
हो गावाकडे खूप खातात ना आता माझ्या सासूबाईनी घरा जवळच झाड लावलं होतं समोर अशी जागा आहे ना आमची गावी घरे म्हणून मग तिथं घराजवळ असते तीन चार झाडं लावतात चार पाच त्यांना पूर्ण वर्षभर ती वांगी जातात म्हणजे जेवढा सीझन असला तेवढा मग ते परत पुढच्या् सीझनला दुसरा काहीतरी लावणार हळद सुद्धा घराजवळ होती त्यांची म्हणजे आतापर्यंत आता होत नाही ना आता जरा वय झाल्यामुळे ते नाही करत एवढ्या गोष्टी पण वांगी वगैरे दरवर्षी लावतात
हा हा ह
तिथल्या तिथे तोडायला बरं जातं असं
आमचं पण येते आता घर बांधलंय पण जुन्या घराच्या पुढे ना आमचं पण झाड होतं त्याला पण सारखे
आणि एका झाडाची खूप वांगी निघतात हो मॅडम
होय होय एका टायमाचं तर होतयच ते स्वयंपाक
हा मी स्टार्टिंग म्हटलं चार झाडांची किती वांगी निघणारे म्हणजे आम्ही तोडायला घेतली ना असा एवढा टोप एक लगेच भरून जातो एका वेळेच तीन चार दिवसानी तीन च्या दिवसानी ते चालूच असता आणि
होय वांगे भरपूर लागतात
भरपूर लागतात झाडांना
हम्म
आम्ही गेलो की गावाकडून तोडून आणतो मग त्या झाडाची
माझी मम्मी पप्पा पण मुंबईला होते ना त्या वेळेला इकडे बाजारासाठी थांबायचे आणि मग बाजार ज्या दिवशी असेल त्या दिवशी घेऊन जायचे कसे आमचे मम्मी पप्पा पहिल्यापासून इकडे गावी राहिलेले मग मुंबईच ते खाऊ वाटायचं नाहीत मग ते कधी पण गावाला आले का नाही.
ते आणतात मॅडम कारण तिकडचा भाजीचा टेस्ट खूप वेगळी असते तिकडे टेस्ट अस. नाय्य भाज्यांना खरंच सांगते काही नाही. काही नाही सगळ्या फवऱ्याचं केमिकलस हे सगळं तिकडे गावासारख्या भाज्या अशा खावायश्या वाटतात. आम्ही पण गेलो ना भरपूर भाजी खातो इथं नाही वाटत तेवढी खावी. हम्म जात पण नाहीती आणि हो. मस्त लागतात त कचित. जा तिकडे गेली किं मवा भाज्या अशा खाव्याशा वाटतात खरंच आईकडे गेली किंवा जाचरी गेली तरस.
हो.
आमच्या त्या शेतातच मुळे वगैरे पण लावतात सासूबाई मग ते मुळे वगैरे घरचे असतात आता पावसाळ्यात म्हणत. तेव्हा सॅलड वगैे भरपरात.
सॅलेड हा काल मी पण शो. मला पण मिस्टरांनी सांगितलेलं जरा खायला काहीतरी घेऊन ये मुळा वगैरे काकडे वगैरे. पण अखख्या बाजारात कुठेच मुळा नव्हत. काकडी तेवढी घेऊन आली नाही. काल नव्हतंच काही जास्त बाजार मला वाटते भरलाच नव्हता पावसामुळे.
हा हा हा बीट आणाल ना तर बीट. ची भाजी पण करतात बघा त्याच्या पानांची ती भाजी आणि त्याचे पराठे पण खूप सुंदर लागतात बरो.
पराठे मी ट्राय केले बते ते पानाची भाजी मी पण भरपूर वेळ ऐकले पण मी कधी केली नाही.
नाही खूप सुंदर लागते कारण मी केली नाहीथ. उलट यायचे इकडे तर पुण्यात मोठे मोठे पाने मिळतात गावाकडे कशी को आणि छोट. ळ असे नाी छोटी तर त्याची पाना पण छोटी इकडे एव मोठे मोठे असतात त्याचे पाना. मोठे असतात पण मी एकदा ट्राय केली होती छान लागली होती कांदा कापून करायची तिला आपण. कांदापात वगरे बनवतो तशी बनवली तरी चालते मेथीची भाजी साधी आपण बनवतो ना गोरडी. तशीच बनवायचे तिला. खूप सुंदर लागते आणि जे आपलं बीट असतं ना सॅलडचं आपण सॅलड करून खातो. त्याचे पराठीे पण खूप सुंदर लागतात.
हो पराठे म्हणजे मी माझ्या मुलीला लहान असताना ना त्याचे प पॅनकेक् टाईप करून दिलत. छोटे छोटे चिले म्हणतात ना आपण. तसं करून दिल तर ते तिने आवडीने खाल्लेलं.
हो खूप मस्त लागतात नाही मी दशम्यांमध्ये म्हणजे आपण दशम्या कशा तयार करतात एकत्र पीठाच्या. त्यात फक्तो बिट किसून टक. य आणि त्याच्यासोबत थोडा कांदा पण बारीक एकदम बारीक चिरलेला अस. आणि मग ते मळून पीठ सगळं मग त्याचे पराठीे करायचे.
हा हा हा हां.
कलरमुळे मुलं पण आवडीने खातात आणि मस्त अशा खोबऱ्याच्या चटणीसोबत ते सर्व करायचे. कं लागतं.
ह् आता उद्या पण मी ते वरीचे आपपे ट्राय करणार आहे आता उद्या आशाी. कदशी.
आषाढी आहे हो. बरायच्या बरं झारा तुम्ही आठवण दिली मला ह करायला जात. त्यांना बरे घेऊन जाते मग घरी.
हा तेच माझ्या मम्मीने वेगळी रेसिपी सांगितली नंदुबाईनी वेगळी सांगितले. नंदुबाई म्हणल्यात की डोसे करा. म आता मी विचार करालोय काय करू मग डोसेस कराचे डोस्या आणि पोट पण भरतय आणि सगळंच होतय मग त्या काय म्हणल्या आज रात्री भिजवा म्हणल्या वहिनी. जस आपण तांदूळ भिजवतो ना.
हा
जसं आज रात्री भिजवा म्हणल्या आणि सकाळी बारीक करा सेम त्यात आपण जस म्हणजे जर तुम्ही एक कप वरई घे असेल तर त्याच्यात एक दोन चमचेच फक्त शाबू घाला म्हटले चिकटपणासाठी. सकाळी उठून हा रात्रभर भिजू द्याई
ओके.
आणि सकाळी उठून मग ते बारीक करायचं त्यात मग बारीक केल्यानं तर मीठ आणि सोडा थोडासा टाकायचा. आणि मग आपण आंबोळी नाही नाही घालायचं म्हटल्या त्या.
अच्छा!
आणि मग संध्याकाळी डायरेक्ट मग त्याचे आंबोळ्या करायच्या घ्यायला.
संध्याकाळी म्हणजे ते आंबू द्यायचं का?.
आंबू द्यायचं हा.
म्हणजे रात्री भिजवायला घालायचं सकाळी वाटायचं, दुपारपर्यंत तसंच ठेवायचं आणि आंबाऊ द्यायचं.
हा आंबव दे आपण ज सेम इडली सकाळी सकाळी बारीक करताना हम् बारीक केल्यावर म्हणजे जस आपण इडलीच वगैरे कर तो ना सेम.
नाही आपण इडलीचं काय करतो मॅडम इडलीच जेव्हा तयार करायला घेतो ते आपण घालतो ना काही काही लोक.
हो हो नाही मी तर सग म्हणजे ज्या वेळेला बारीक करते ना त्या टाइमालाच घालते म्हणजे ते कसं पीठ जास्त जस जास्त फुलेल ना ते चांगलं लागतं त्यामूळ मग मी सकाळीच सकाळीच घालते त्याच्यात. आता खोबऱ्याची चटणी करायची फक्त त्याला आपण कडीपत्. त्याच वगैरे आपण देतो ना. तर तुमच्यात जिरे खातात का उपवासाला?
हो खातात.
हा मग जिऱ्याची फोडणी द्यायची बारीक करतानाच मग काय करायचं खोबरं आणि मिरची फक्त बारीक करायची आणि त्याला जिऱ्याचा तडका द्यायचा. छान होतं ते पण.
हो त्याच्यात दही पण घालतात मॅडम थोड मग ती चटणी ना अशी आंबट गोड अशी तिखट अशी लागते हा छान लागत ते.
आम्ही कधीही घालत नाही आता मी पण ट्राय करतेय मग तसं.
हा हा.
चालेल. ठीक आहे. मी आता मग थोड्या वेळाने कॉल करू आता जरा मिस्टरांचे कॉल या लागले. चालते हा. तुमचे किती झाले तरी कॉल?
माझे आता झाले पाच सात झाले पण मला आज बऱ्यापैकी करून टाकायचे मग आज करूयात आपण तुम्ही मला त फ्री झाली की कॉल करा. किंवा मेसेज कूट करा ह ओके. ठेवायचा का मग?
हा चालेल.
चालेल ठीक आहे.